हॅलो?
हॅलो? ऐकू येतंय का? हॅलो?
एक मिनिटं, हं.
ऐकू येतंय?
हॅलो? आवाज येतोय?
हा येतोय की, तूझा येतोय मला, माझा येतोय का?
होय, य येतो-येतोय, येत नव्हता आधी.
हा ते रेंजच नसेल जरा, थोडस पावसामुळे रेंजचा प्रॉब्लेम, व्हाय लागलाय. हं हं हम्, काय चाललंय?
क्ट्टी झालं की, अ ते साड्या आहेत ना?
अच्छा, हो.
म्हणजे साड्याणबद्दल माहिती हवी होती, हम्म. हा, म ते कसं, घ्यायची कोणती? होय, कार्यक्रमासाठी. हां, म्हणजे असं, दोन्हीला होईल, किंवा कधी कार्यक्रमात पण युज करता येईल, असं.
हं, साड्यांमध्ये तसे खूप प्रकार येत गं, इतके प्रकार येत की बाई, काई विचारू नको, प्रांता गणेस देशा गणेस, गावा गणीस कि तितरी प्रकारच्या साड्या, अगदी
हा हा.
हम्, आताना, साधारण
कार्यक्रमात, ई इतकी झाली तर कोणती घ्यायला पाहिजे, अशी?
हॅलो?
हॅलो? हा, येतोय आवाज. हॅलो?
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा येतोय आवाज.
हम्म हा येतोय की येतोय मध्येच आवाज जातोय.
त जातोय आवाज.
हा हा. हम्म.
तेच कार्यक्रमाला घालायचे
कार्यक्रमाला ना काय करायचं कार्यक्रम कामाला जर घ्यायची असेल तर आता कार्यक्रम ठरवायच लग्न समारंभ असेल तर पैठणीसारखं की साडी घ्यायची मग पैठणीमध्ये सुद्धा तसे खूप प्रकार आहेत. अ म्हणजे पदर वेगळा अं तस टिश्यूचा हा मोराची वेगळी नाही. पदर आहे ना पदरावरती किंमत ठरती त्याची पदर टिशूचा असला तर कसा? जरीचा असला तर कसा? सादा अस ला तर कसा आता साधी साडी जी आहे की नाही ती तर त्याची आता सोळा अस साधी पैठणी ते सोळा हजार सहाशे पासून चालू होती. हो आता ज्या हायत की नाही त्या
हम्म.
तर त्या पहिली सुरुवात त्याची ती न मग त्यातून वेगवेगळ्या कि मुनिया काठ, वेगवेगळे काठ अशा ह्याच्यात हा आणि पारंपा पारिक असल्यामुळे त्याला खूप रिचनेस पण आहे. आणि त्याला कष्ट पण खूप आहेत तसे. एक न एक धागा हे करून हो दाखवतात कधी कधी आणि त्याला छोटे छोटे ते मोजून धागे छोटेसे धागे मोजून त्यात ते डिझाईन बसवाय लागते म्हणजे आता आता हे बघ ना मोर असला पोपट आहे असं समजूया. तर ते पोपट विंताना ना इकडनं आता पोपटाच्या अलीकडच साडीचा रंगच असणार आहे किंवा तो हा असणार आहे म तिथून तो धागा तिथं नेतात आणि त्या चोचीपुरतंच ते विनायचं. आणि ती रिळ वर ठेवायची हा. पुन्हा साधं विनायचं, पुन्हा डोक्याचा भाग साधा येणार, पुन्हा डोळा येणार. त्या डोळ्यापुरत तोच रंग आणायचा तिथं विनायचा तो. किती धागे उचलायचे ते ठरलेलं असतं, डोळ्याला किती धागे उचलायचे, चो चीला किती धागे उपलायचे? शेपूट इतक्या रंगायचय तर किती धागे उचलायचे अशा सगळ्या साडी पूर्ण हे तयार असत त्यांचं. म्हणजे किती बारीक काम करत असतील सांगण ते. आणि सगळ्या महिला वर्ग जास्त करतो बाई तो काम.
हा हां हां.
त्यांच्या हातची कला कशी पुरुष पण करतात पण जास्तीत जास्त- - आजूबाजूच्या खेळात नुसतं पैठणी विनणं मागावर एवढं काम असतं त्यांना- - आणि त्यांना आता हल्ली मोबदला पण चांगला द्याय लागलेत. गरीब सगळी ग, कष्ट करणारी ही. हा म्हणजे लाख - - खां - लाखांच्या, दोन -दोन लाखांच्या, पाच -पाच लाखांच्या- - अ इथपर्यंत त्यांच्या त्या किमती असतात ते की की ऊल वापरणार किती रेशीम वापरणार ते मोजून घेणार. किती ग्रॅम चे साडी किती ग्रॅमच ते अ हे आहे? उ जर आहे.
आधी ते जरीत ते हे पण असायचं ना चांदी वगैरे.
हो असत की चांदीचा जर असतो, अजून पण असतय ते. अजून पण हो सोन्याच्या जरीची साडी असते कि- - तारेची. हो लवचिक तार करतात सोन्याची अगदी. हा. आणि अजून पण ते वापरतात. कि त्या हेच्यात, आ
ती हे-
हो खूप हा आणि- - आता तर काही शक्य नाही ते इतकं सोनं महाग झाल्यानंतर, ते- - अस ना, पण- - अ इतकी त्या साड्यांमध्ये न जरा नुसता पैठणीचा विषय बोलला तर? बघ किती तिचे माहिती- - ती आपल्या किती प्रा - आणि मी घेते म्हणून मला थोडीशी माहिती आहे. पण हेच्या - समजा पैठणीची खूप माहिती आहे. मुळात ना पैठणी ही- - पैठणची होती.
हा हा.
पैठण कुठ आलं माहितये का? औरंगाबाद जवळ आलं.
ह हा
पैठण ह्या गावातली काही कामगार उचलून- - येवल्या ला आणले, राज राजर्षणच्या- राजाश्रयाच्या वेळेला आणि तिथं ती- - अ हे डेव्हलप झाली जास्त त्यामुळे ते हे ची पैठणी म्हणतात काय येवल्याची- - पैठणी येवल्याची पैठणी, पण मूळ जी पैठण- नाव आहे, ते पैठणच पैठणीलाच पैठण. हा म्हणून पैठणी नाव आहे त्याचं हा.
हा.
आणि त्याचा ब्रॉकेड वेगळाच आहे त्या पैठणीचा. तिथं पण- - पैठण्या विणल्या जातात. पैठणमध्ये. पण त्याच आणि ह्याच थोडस वेगळं आहे. त्याची जरा ठसठ, ओळखून येतात ती ठस ठशित डिझाईन आहे.
होय होय.
हम्म. आणि हि जरा जवळ जवळ डिझाईन आहे.
होय.
म्हणजे मी बी एकदाच बघितलेली ती, आता परत-
नाही ते लक्षात येतयं आता तू पण घेतलेलीस ना मला ती. ती बघितली, आणि ते साधी बघितली ना
हा लगेच लक्षात येतं,. हं ती साडी आता, ती साडी सुरुवातीची आहे, म्हणजे सुरुवातीचं फर्स्ट हे तर त्याची किंमत आता सोळा पाचशे, आत्ता हो इ त्या त्याचे आता
बरोबर हा
हम्म म्हणजे दहा हजार कुठं होती त्यावेेळेला आण आता सोळा हजार कु
हो की कुट झाली, हो किंमत वाढली होय.
हा तर आणि मग ते तुम्ही डिझाईन जे पाहिजे असाल ना कि मग ते वाढल्या किमती तुमच्या मग अशा अ साऊथमध्ये पण पैठण्या विणल्या जातात, पण हेच्या सर त्याला नाही येत.
नाही अं हं
कालांजली वगैरे त्या पैठण्यात येत त्याच्या साऊथ कडच्या हेत, बेळगावच्या ये, साऊथकडच्या येत. कर्नाटकात सुद्धा साड्यांचं खूप मैसू सुरपर्यंत अगदी हो त्यात तो वेगळाच प्रकार आहे सगळा, मध्य प्रदेशी हे
हा, हा ती चंदेरी कुठली येते?
चंदेरी इकडची येती ह ची अम्
मध्य प्रदेश का हा हां. म्हणजे काय चम- चम चमकते काय?
चंदेरी नाही कठीण आणि पातळ सुत असत ते चंदेरीच चमक नाही. अं शाईनिच असतात.
नाव दिलायचं फक्त चंदेरी.
चंदेरी धागाच येतो तसा त्यांचा. अन् माहेश्वरला बनतात. चंदेरी साड्या, मध्य प्रदेशातल्या महेश्वरला माहेश श्वरी साडी पण बनती, चंदेरी साडी पण बनती.
हा
हो तो एक वेगळाच प्रकार आहे तो पण खूप बारीक दोन धाग्यांमध्ये एक उभा, एक आडवा धागा वेगवेगळया घालतात एकाच रंगाचे नारंगी एक पिवळा म्हणलं की तो वेगळाच शाईन येतो त्याला असंच पट पैठण्यांमध्ये सुद्धा असतो, असे दोन उभे, आडवे धाग गे वेगवेगळे घालतात आणि त्यांना अशी झाक येती त्यांला. वेगळी हिरवट, निळी असं कॉम्बिनेशन असतं त्याचं आणखि खूप चाल
हा, हम.
साड्या असतात अगदी, हम्म
तेच घ्यायचेत आता घेतली की बघू दाखवेन तुला मग.
हो, हो, हो, हो, ह. सण वार पण आलेत नाही, हो घ्यायचे तर हो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या मिक्स पण असत
बघते आता इकडे कशी भेटते, नाहीतर मग तिकडे घ्यायची, आपल्या इकडं
हो हो हो, चालेल की.
हो.
चालेल चालेल, घेऊया आपण. आणि आणि घ्यायच्या वेळेला बघूया, आणखीन खूप प्रकार आहेत.
होय ना, ते काय प्रकार दाखवतात दुकानदार भर
हो, दाखवतात दाखवत, पण आपल्याला माहित पाहिजे ते खरं, खोट. आपल्याला जर हा, आपल्याला त्याच खरं, खोटं माहित पाहिजे. कारण अं भयंकर फसवत असतील.
होय, होय.
प्युअर सिल्कमध्ये सिंथेटिक धागा घातला, तर तुम्हाला एक त्यायातला मग माहीत नाही जातात मग सहसा साड्या किंवा मग करतानाच काय करतात, एक सिल्क आणि एक सिंथटिक वापरतात. मग त्याच साड्या जरा स्वस्त असतात. ते सांगून पण देतात त्या साड्या पाच हजारापर्यंत वगैरे अश्या त्या मिळतात साड्या. पैठणी नाहीत मिळत पण त्यातलं सिल्क जर तुम्हाला पाहिजे असलं तर सिल्कमधलं जरा, तुम्हाला कमी तुमचं बजेट आहे. तर असा सुद्धा धागा उभा, उडवा वा परतात. तो ते एकसा भारी खालचा वापरतात. असं असतं ते. त्याच्या हिच्यावर ते आणि आता तर ते, लूम लूमच्या
हा, येतात. होय.
सिंथेटिक साड्यांच्या कारखान्याच्या कारखान्या
होय.
त्यामुळे भरपूर प्रोडक्शन असतय ते.
हं हं हं.
पण तरी सुुद्धा आपण ज्यात साऊथ मध्ये जर आपण गेलो, तर आपल्याला ओळखीच नसल ना फसगत होण्याची शक्यता असते. ओळखीच पाहिजे कुणी होत बाबा हा, किंवा नेहमी ओळखीच्यांकडेच घ्यायच. साडी म्हणा, सोन म्हणा. तिथं आपल्याला परत जाऊन विचारता येत.
चालेल, घेतल्यावर सांगते मग तुला.
हा हा, चालतय चालतय.
चालेल, ठीक आहे. ठेवू का मग?